हॅलो हा बोल.
जेवण ग?
साडे आठ वाजता?
हम्म.
हॅलो.
मोबाईल दिवसभर दिलाय काय हम्म.
मोबाईल.
बर बर बर आणि काय म्हणतास मग, फिजिकल तेन कसं चाललंय. हॅलो.
हॅलो हॅलो हां बोल. एका जागी थांब की, हां बघ आता येतंय. हा हा बघ आता.
डबल आवाज या लागलाय का तुला? माझाच मला डबल आवाज याय लागलाय आसून आता.
झाल तर काय आता बरं बर.
उषा कालनी सर.
उद्या म सर ऑफिसमध्ये.
बरोबर काय ऊद्या?
डोंगराचा वर्क आवटा.
कोण घेतेय प्रतीक सर?
प्रतिक सर घेत होतीत पोरी काय वर्कआउटच कर न झाल्यात, त्यामुळ ते सर घेणार आहेत. हा बोला हम्म उद्यापासन.
उद्यापासन रोज?
उद्यापासन रोज? होय म्हंटल्यात जरा पोरी न जिम करतच नाही कोणच वर्कआउट.
हम्म.
अशाच नुस्तं कोणाला घाम नाही काय नुसत्याच मस्ती करत बसतात त्या सगळ्या थांबत्यात ता मधनच बारीकला उठून येतात ता.
अवघड हाय की ग म.
त्यामुळ सरांनी सांगितलय उद्य द्या पासन डोंगराच पहिला वर्क
हम्म हम्म हम्म ह बाकी आणी काय म?
आता काई निवांत दिवसभर मोबाईल घेऊन बोलायचं?
होय काय?
पण काली
हम्म आणि कुणाला चेक बी कराय केले नाहीत काय मगं? हम्म. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. ऐकू येईना झालंय मला तुझं कायच. मगाशी कुठं थांबलीस तिथं थांब.